हॅलो, हां बोल काय नई बघ मम्मी इकडं आलुया जरा आज मम्मी जेवायचं दिली गं मम मम्मी कड आलते, कार्यक्रम नाही आदी महिना मध्ये लेकी ला, जावायला जेवाय सांग
हां हां म ते काय काय असते, मनजे कसं कर
ते अधिक महिन्यात अधिक मांसात ते म्हणजे लेकीला जावायला जेवाय सांगत्यात पुन्हा म्हणजे म आता हाऊसन आता कसं कोण कपडे घेतंय कोण आता आमची मम्मीला न जुडवी केल्या
हं-हं, म्हणजे चांदीच्या वस्तू द्यायच्या असतात काय?
आणि बी ची हां वो जा जावयाला कपडे आणि काहीतरी
हम् हम्
ते, वान द्यायचं म्हणे नाहीजून अजून चालू आय मी बघ काना वय द न्यू नी वय झालंय तीला ते-ते पण पार्लर मध्ये
हां हां, म सगळी जणच करत्यात त्या आधी म अधिक मासातलं काय?
आमच्या इथं करत्यात दुसरं स्टाॅल त्यांचं कुळळेकीस बुलेटिन करते सहसा
हो हो आता यावर्षी पण नवीन ट्रेंड आलाय का आपण म्हणजे आय आपल्या आई ला साडी घ्यायची असते.
हो आलंय व व्हय तेना तर मय माझं ही का, नाही अजून नेरवीतला ते ते बघायचं आता, आज इथनं जायच उद्या मम्मीला करायचं आपण, हं हम्
तब्येत कशी आहे मग?
आं
तब्येत कशी म्हण तू?
तब्येत चांगली आहे बघ मस्त आहे तुझी.
मस्त.
हम्म हम् कॉलेज चालू केलेस आहे आता?
होय कॉलेज चालू केलेय नवीन आता
हा हां हां ते तेच म्हणली मला
आता काय करायचं असते घरात बसून. पन तेवड शिकायचं पुढं.
व्हय शिकल्याशिवय पण काय नई. हम् बरं झालं घे घेतलीस ते. आवरलं माझ तिकडं आलो जरा भाकरीच्या ऑर्डरी तेन घेतोय नई मी भहीरच्या. करूून जा आजवार शुक्रवार बाजार हुता. होय रोजच्या अशा फीक्स हाय माझं ते.
ह ह मग आज शुक्रवारचा बाजार असतोय व्हय? बाजार भरतोय शुक्रवारचा?
ते
हा हा मग दर शुक्रवारी बाजार भरतो स
व्हय
हम्म हम्म मग काय भाजीपाला फक्त
होय भाजीपाला तेन हेचका अस्तच.
पावसाळ्यात एकदम भारतायसा काय नाय?
नाही नाही महिन्याला बा जरा आमी डिमार्ट मधन भरतोया
मेहनत त्या महिन्याने
पावसाळा भरच असं काय नाही. महिन्याला आणायचंच महिनाभराचच तेवढं भरायचं महिन्याला ते कायम कसं एकदम घेऊन ठेवलं की किड तेन होत्या हुत्यात नई त्यात भोंग तेन आणि आम्ही किती खचून दोघं तिघ चौघजन ते उगच संपलं तर झाल तर अवघड च मग त्यापेक्षा प्रत्येक महिन्याला ताज ताज आणलेल बरं पडते. व्हय बरं पडते व्हय. तुमच्याकड गावाकड आणून ठेवत्यात कणी
आमच्या गावाकड असतय सगळं आमच्या इथं कस मिळत नाय नाय एगदा त्यामुळे सगळ आणून ठेवाय लागतंय तेच
हो
मग कसं उन्हाळ्यात न कस महिन्याच्या महिन्याला भरत्यात बाकी काय नाइ होय आधिक मासात आणि काय करत्यात तुमच्याकडे
आणि काय नाही आता हेच की आमच्याकडे गरज च मी करते आता आता गोड काय तर करत्यात आपण जाऊ. शेंग तेन हे करून हा अ हा पायतेन पूजन हा हे करायचं तेन मग कसं ते जावयाला कपडे आता घेत्यात पोरगीला लेकीला सा ती मला जोडवी करणार आणि पुन्हा तुला सांगतो त्यासनी कपडे म्हणली आणि मग काय तर वाहान म्हणजे काय तर असं आता भांडव पितळच भांड म्हण तेन असं देणार हा म्हणजे वाहन काय तर द्यायच असतय म्हणून पितळच भांड नाय तर काय तर घेईन मला बी दाखवाय नेल नाय त्या तर असं घ्यायचं असतय वाटत हा त्यान मग हा मध्ये आ अचानक सांगितली मी पण कामावर गेलतो अरे म्हणलं आवरून जायचं आजच आणि पुढे पुुढं ढ कलैगमत दोन महिना सपत येतंय तेव्हा बघ बघता बघता म्हणजे पधरा दिवस हूत आल्यास
होय पंधरा दिवस होतच आल्यात, पंधरा तारखेपासून चालू झालंय म्हटल्यावर, हो एकदा वेळ झालाय किं म ते नाही ते नंतर महिना सप्लावर काय करून होतय हुं हुं
हो तुमचं आता हे चालू असेल सुगी भाताची
तो हो सुगी नाही आहेत आता भाताची बियाणे पुरण्याची शेतीचे मशागत टोकण वगैरे ते शेती तयार करायची, ते ना अस चाललंय, होय पावसाचं वातावरण काय तुमच्याकडे
काय नाही आज ऊन आज तर केवढ गर व्हाय लागलय इकड अजून कडक लय ऊन आहे उन्हाळ्या गत ऊन आहे यावेळीस गेल्या वर्षी मे महिन्यात
हो मे महिन्यातच पाऊस चालेला होय त्यावर्षी नाही तसं काय अजून मे महिना संपत आला तर अजून पावसाचा पत्या नाही हम्म बाकी आहे सगळ व्यवस्थित
मस्त आहे
हो हो
तू काय म्हणतेस आणि?
काय नाय निवांतच, उद्या जरा एक कार्यक्रम आहे, त्याचा जरा मेक असं इकड जरा कार्यक्रम ह मग ते मेकअपच साहित्य कोणतं-कोणतं प्रोडक्ट चांगला असते ते विचारलं म्हणजे कोणत्या आदी क्रीम लावयचं ते न असं
हा हा हा मेकअप लग्नासाठी व्हय तुला हा हा लागणार फाउंडेशन तेन घेणार आहेस काय?
होय
हम्
उद्या मी उद्या दुपारी पुढं आहे मग उद्या सकाळी जाणार आहे टेशन मग ते धुण्यायचा
हो हो उद्या ब कुठला चांगला आहे ब पी ए पी ए सा चा हे घे फाउंडेशन नाहीतर आता हे छान आले ब मीसकॅनचा मिसकॅनडाचा
हा ते मिस कॅनडा ते चांगलं आहे प्रोडक्ट
होय ते प्रोडक्ट छान आहे, त्याला ग्लो पण आहे, फिनिशिंग मधे जास्त वेळ पण टिकतय आणि त्यानी साइड इफेक्ट मेन काय नाही. नाही ग्लो पण चांगला येतोय आणि मेन जास्त उशर ते मेक कप च हे राहतय फाऊंडेश जेवन ते एकच से पूर्ण एकत्र सेट मिळतोय कॉमपॅट अ पुन्हा फाउंडेशन कन्सिलर तेन त्याच सगळं हा आ काय करायचं? कधी कुठलाही वी आपण आता ब्रँड घ्यालोय तर पूर्ण एकच सेट एक काय ज्या कंपनीचाच घ्यायचा मग कॉम्पॅक असून देईल तुला सांगतो हा हा फाउंडेश एकचा कॉम्पॅक्ट फाउंडेश कॅन कन्सिलर ते सगळं काहीत्यांनीच काढलेत. ल्यांच घ्यायच म्हणजे कस हाय आता समज तू फाऊंडे होत नाही फाऊंडेशन वेगळ आता या कंपनी च तू घेतली आणि ह्या कंपनीचं फाउंडेशन घेत आणि कॉम्पॅक्ट जर दुसऱ्या हेच तर मग ते साईड इफेक्ट मग का आपल्या चेहऱ्याला हे होतय ग अस हूतय ग म्हणून मग ते ज्या त्या हजच वापरायचे कवा पण
आणि काय मग
ते त्यावर म पहिला क्हा पण मेकअपच्या आधी काय करायचं हे करायचं मॅस्क्युरायझर आणि टोनर वापरायचं कवा्हा पण त कोणता पण मॅस्क्युरायझर कोणतं पण चांगलं वापरायचं हा क्ंजिंगस्चराझर तिथं कनाइ क्लिनजिंगन रिमूव कवा पण कप काढ क्लेनझिंग न रिमूव करून घ्यायचा पूर्ण चेहऱ्याचा क्लेंझिंग न काढून घ्यायचा मेकअप जरी उतरू त्यानं मु काढताना क्लिंनझिंग लावून का सा पुसून काढायचा चेहरा म धु वाश करायचं असं करायच
हा हा मग ते पहिल्यांदा मॉइस्चराइज़र वापरायच का पहिल्यांदा माॉश्चरायझर
हा मॉइस्चराइज़र प्लायमर पहिल्यांदा प्लायमर मग मॉइशचराझर अ नि मग हे लावायच जर मग कनसिलरिंग ना त्यावर
अ आणि मग ते फाउंडेशन
अ ह मग हे येतंय हा मग हेे येते तुला ते लावलीस की हा फाउंडेशन न पूर्ण टॅप करून घ्यायच पूर्ण म हा सगळ टॅप टॅप करून घ्यायच आणि मग पूर्ण झाली की मग त्यानंतर हेे अ हे जे ते पूर्ण डोळ्याच मेअपये
ते कुठल कुठल पृ आयलाइनर कुठ लक म्हणजे हे चांगल्या
ते ते त्याजच घ्यायच तुला म्हणल नाय काय त्यांचच घ्यायच एक ते एक वापरायय
हम्म हम्म
म्हणजे एकाच कंपनीच वापरायचं
वापर
हम हम म ते अ अस करायच ना पहिल्यांदा पायमर लावायचा म मॉस्चरायझर मग फाउंडेशन मग कनसी
हा कन्सिलर डोळ्यांच्या कन्सिलर फक्त लावताना जिथे म्हणजे तुझ डॉक्टर हा त डोळ्यांच्या याला ते असे केसरी मध्ये असत काय नाय तेच घ्यायच आणि ते फक्त डार्क सर्कल लपवण्यासाठी असतय. काळ काळ डोळ्यांच इथ खाली झालेल असं त्याज्यासाठी लावून ते म घ्यायचा पूर्ण चेहऱ्याला आणि मग त्यावर ते आपल पुन्हा जरा फाउंडेशनचा हात फिरवायचा ते मग कॉम्प म आय मेकअप करून घ्याय आणि मग कॉन्पॅक्ट हे करायच म आयब्रो म काजळ तीट असल
बरं बरं रिकामा ऑडिओ
हम म म हे होते आणि मेकअप म्हणजे सगळ झाले की रिमूव्ह करताना सगळ पूर्ण कन्सिलर ला हे क्लीन लावायचा पहिला चेहऱ्याला आणि कापसान पुर्ण पुसू घाम जास्त येत असला तर माझा मारायचा.
हा कारण का मला चेहऱ्यावरतीच खूप घाम येतोय.
घाम घाम येणाऱ्यांसाठी चालते की एकेकांना येत तसं नाही नई
मला खूप चेहऱ्याला घाम लई येतोय. ते आणि जरा मेकअप केला की नाइ घाम आला की सगळाच मग अस विसकटतोय आणि आणि चेहरा असा खराब दिसतो हा हम् चालतय उद्या सकाळी जाणार आहे उद्या दुप तर कार्यक्रम आहे मग घेऊन यायचं म्हटलं त्यांना तुम्हाला माहि थोडीफार माहिती म्हणून विचारून तर बघूया म्हणून कॉल केला
हा हा बरं झालं घे विचारलीस चालत
हा बर बर चालतंय ठेवू मग हा बर बर
आयडे आयड्या आधीचा फोन आलता